हॅलो.
हा आधिक महिना संपला, मग काय जोडवी वगैरे काय. केला की नाही.
हो केली, हा अधिक महिन्यात काय नाही.
हम.
चांदी महाग झाली.
चांदीच रेट कमी झालाय असं म्हणजे ऐकायला मिळालं, कमी झालंय का खरंच.
मला तर अस वाटत नाही.
नाही चांदीचा रेट कमी झालाय. आणि सोन्याचा पण रेट कमी झालाय, एक लाख पंचेचाळीस हजार वरून चोवीस कॅरेट येऊन टेकले. हा मी आजच विचारलो ना, मला पण जोडवी घ्यायची होती. मग मी माझी होती ती जोडवी दिली. आणि त्याच्यानंतरन. वरती अकराशे रुपये देऊन दुसरी जोडवी घेतली. त्यावेळी मग कळालं की दोन दिवस, दुकानात भरपूर गर्दी होती सोन्यासाठी. म कळालं की एक पंचेचाळीस चोवीस कॅरेटचा रेट झालाय.
तुमच्या जोडवीचा रेट काय आहे. तुमची. त्याचे मोडीचं पैसे.
मोडचे पंधराशे झाले.
मोडचे पंधराशे झाले, आणि वरती अकराशे दिले. हां.
म्हणजे एक भाराला तेवढे आहेत, एक भाराला.
हम् ह
हम्. भरपूर-भरपूर महाग झालेय चांदी.
ह पाणी.
काय आलीकडं काय घ्यायचे दिवस राहिलेले नाहीत.
माणसनी कशात इन्हेस्टमेंट करायची तेच कळेन झालय. तुमच्या गावाकडें ऊन कमी झालं का नाही?
आवाज काय एवढा खर खरतोय.
हम, थोडस साईडला इकडं-तिकडं कुठं रेंज येत्या का बघता का.
एकण जात आवा.
हम्म, यायलागलाय आवाज, पण थोडा अडकळतोय.
रेमस हवच. .
हां आता याय्य् लागला. आवाज व्यवस्थितं यायला लागला आता. तुमच्या इकडे भाजीला कायं बणवतात.
आमच्या इकडे भाजीला अं जास्तं करून हिरव्या भाज्या असतात ईकडं. हिरव्या भाज्यां जेणेकरून पालक, मेथी होवं अं आंबड चूका हूं आं हां झास असतं. आपल्या शेपूची भाजीं. अंऔश पालेवालेचं जास्त पण असतात. ईकड जास्त कोणं कधान्य खायला बघत नाही. आतां कोल्हापूर साईड लां कसं. जास्त करून, कडधान्य किंवा आपल्या डाळी जास्त.
फळभाजी अं आहे फळभाजी. अं.
तसं ईकडे कसं जास्त करून, पण पालेभजा जसं पिकते शेताात. तसं ताज्या- ताज्या पालेभाज्याचं खाला बघतो. जेणेकरून तें शरीरासाठी पण. चांगलं काजू तजून असं नाही, की बाबा कधाननी भिजवा. माझ नवं मात तज नोड नां तेवा्हा. तें पुणा करून खावां किंवा डाळी. जेने म करुन म्हणजे दाने तिटोई. आसं म्हणजे जास्तं वापर नसतो, तेथ दळीचे.
चांगलं आहे नां मग आणि मग तीकडं उन्हाळा पणं असतोय म्हणतायं तिकडं मग. पाले भाज्या पौसष्टीकच पीक करपून जात नाही का.
नाहीं-नाहीं-नाही जात. जेणेकरलं शिकात काय केले शकत. हं असं छोट्या -छोट्यायं. .
जेणेकरूनं तिथं बारामाही अं पाणी असावं.
हां आणि जेवढं पाण्याचा पुरवठा आहे तेवढंचं त्यांनी शेत करत. असं नाही किं भरपूर पीक काढायचं, पुन्हा पाणी कमी पडतात. ते अचान समजवायचं करायचंय असं ते नाही करत.
म्हणजे पाण्याच्या अंदाजावर शेती आहे त्यां भागात.
हां जेवढी पाणी जास्तं फार् तेवढीच येत नाही. म्हणजे असं मात्र पण नाही, करायचं कुला नुकसानं पण करायचं म्हणजे. शेतकऱ्यांचं पण नुकसान आणि पिकांचा पण नुकसान आहे.
हम्मं- हम्मं-हम्म- हम्म -हम्मं हम्म्ं
आतां कोल्हापूरला तसं जास्तचं. हांं जास्तं पण जास्तच पिणी कोणतेत.
हम्म्ं मगं तिकडं तांदळाचं पीक अजिबातचं नसणार नां?
हम्मं -हम्मं तांदळाच्या पिकला पाणी जास्त लागते, त्यामुळे तांदळाचं. तांदळाच्या पीक दिवस झाल्यास तर् साजरीेच पण पीकं नाही. सांगली लि तर् खूप पाणी लागत हां मसं पण नाही.
मग सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त कशाचं पीक येतं तिकडं?
सगळ्यात जास्त म्हणा गेलं तर ज्वारी आणखी अ सो सोयाबीन.
आता. कोणता त्या म्हणजे त्या धान्याला किंवा आपल्या इथलं धान्य म्हणा आणि तिकडचं धान्य म्हणा. कशी कधी तुलना केली आहेत का आता आपल्या इथली ज्वारी आणि तिकडची ज्वारी. त्याच्यानंतर हा मग काय म्हणजे काय फरक झालंव होतं तुम्हाला दोन्हीत?
असं म्हणायला गेलो तर आ आपले इकडची ज्वारी आहेत. त्या ज्वारीला कस अ गोडसर पणा आहे गोडसर पणा म्हणजे काय म्हणणार गेलं तर आपण ज्या वेळे पीठ आपण घेऊणार असतोय ज्वारी दळल्यानंतर आहे त्याची चिकन पणा असते ऑलरेडी किवा आता कोल्हापूर साईडला कसं पाणी गरम करून उकळून पिठामध्ये येत. तस इकडं नाही इकड कस डायरेक्ट गार पाण्यात पीठ मळत.
म्हणजे का कारण काय त्याचं?
कारण काय म्हणजे पीक इकडचं चांगल आहे ज्वारीच. ज्वारीचे पीक पण ज्वारीचं पीक चांगलं हा त्यामुळे
उठत. टेस्टमध्ये काय फरक आहे. तिथल्या आणि तिथल्या म्हणजे टेस्ट कुठली चांगली वाटते? तर ती चांगली वाटतें का आपल्या इथलीच चांगली वाटते?
नाही टेस्ट तर मला इकडची चांगली वाटते. कारण हितज्वारी उगवती सुद्धा. आणि ज्वारीचं प्रमाण जे असे तेवढंच पाणी व्यवस्थित आणि भाकरी करता. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी जेवढं पाणी तेवढंच पीठ असतं. त्यामुळे व्यवस्थित पुरवठा होतोय पाण्याचा आता जी कोल्हापूरला ज्वारी येता मग इतर भागात सातारा कोल्हापूर समजा कर्नाटक मध्ये जी ज्वारी पोहोचते ती दुसऱ्या याच्यातून जातात. बीड म्हणा लातूर म्हणाच्यासाठी त्या ज्वारीला कसं असतंय. एक दोन ज्वारी म्हणून पीठ लावण्यात तिकडं ते जास्त जातय तुमची ज्वारी काळी असणार ऑलरेडी. त्या ज्वारीला तुम्ही अ म्हणजे हे पॉलिश करून पांढरा कलर देऊन बाहेर विकलं जातो.
हा.
असं होते आणि आपण त भाकरी करतात ज्यावेेळेला भाकरी केला आपण त्यावेेळेला पूर्ण पाणी गरम करून पीठ मळायचं आहे बरोबर.
अ
मग त्यानंतरन ती भाकरी करते चार ते पाच त्याच्यानंतर
हो.
दोन ते जरी ठेवला तरी ज्वारी, बाजरी पण चालेल. आस म्हणजे ज्वारी मध्ये, हा आस ज्वारी मध्ये कळत नाही.
मला असं म्हणजे ऐकण्यात आलेलं की उडदाचे पण, म्हणजे उडीद पण, अ भाकरी बनवतात उडदाचे पण.
हा हीकडं उडदाच पण पीठ भरपूर आहे. भरपूर म्हणजे आणि ज्वारीची जरी तर उडदाची भाकरी करून त्याच्यासोबत म्हणजे जेवण सुद्धा जास्त
चांगलं आहे ना म, म्हणजे बाहेरचं खाणं मला वाटते पूर्णच बंद असणार तिकड, तुमच्या इकडं.
पूर्ण म्हणजे जास्त करून
तेच की, बाहेरच तुम्हाला काय आणायला लागत नसल ना पालेभाज्या ज्या किंवा असं काहीतरी
काहीच नाही, आता कांदे पण शेतातले लसूण सुद्धा शेतातला. वांगी, टोमॅटो हे ताज ताज
हम्म. चांगलं आहे म्हणजे सगळं पौष्टिक आणि सगळी जीवनसत्त्व ते पण बिना केमिकलचे आणि ताज ताज पोटात जातय ना. प्रत्येक जण आपल्या पुरतं थोड -थोडा भाग काढून ठेवतय ना. बिना औषधाच पिकवायसाठी.
चांगल्या आरोग्यासाठी चांगल आरोग्य धनसंपदा आहे ती तुमच्याकडं भरपूर भरपूर चांगली आहे म
होय होय.
चालतंय ठीक आहे. तुम्ही मला कॉल करा आता ओके.
हा.